हॅलो हा बोला काइ नाइ मंग किती मिनिट झालते
साडे आकरा
आच्छा
धा साडे धा झाले की बगायचं तित हो नाई त्या म्हणजे मी इकड रामनगरमदे माज्या मैत्रिणीं सोबत हम्म भराट्याचे म्हणून पण आहेत बघा तिथं
हा हा नाव ओळखून आहे म्हणजे नाही का असं आडनाव वगैरे ऐकून आहे मी पण नेमकं कोण आहे काय हे नाही माहित तुम्हाला भराटे वगैरे आडनाव पण ते म्हणजे हनुमान मंदिरच्या तिकडं आहेत अ भवानी मातेच्याे हिकडं
मंदिर
आम्ही ना असं दोन्ही मंदिराच्या मध्ये राहतो हा
ही सारे म्हणजे अशे ही होते बुटीक होते बुटीक एक दोन बुटीक होते तिथं
बुटीक होते
हम् म्हणजे एवढं ध्यान नाही पण तिथं ते मला ते मैत्रीण नीनं नेलं होत त्यांच्या घरी ब्लाउज शिवायला कारण ती पण ब्लाउजच शिवते पण तिज
हा
न उरकल्या मुळं इथे देते शिवायला
अच्छा ती त्यांची फ्रेंड असणार
अर्ध ती शिवते ना हा नाही फ्रेंड नाहीये अ तिझ्या नंदची ती ही भाऊजय ही नंदची ते चुलत ननंद हे
अच्छा मग उरकलं तुमचं काम
हम् नातेवाईक मधले आहे ते शिवायला
हम्म
हे करूच राहिले हात चालूच आहे माझा आणि तोंडही चालू
अह हं हं बरं आहे हात बी चालू
आम्ही सात सात वाजोस्त सात वाजोस्तोवर असच चालू ठेवतो कारण खाली मग टीव्ही ती चा हाय ना आणि वरती वाई फाय लागलेलं आहे आमचं तर मंग वरती रूम मध्ये येऊन माल घेऊन काले व खाली करू राहिल्यात मुलं पण खाली खेळतायय कालवा पण आहे आणि टी व्ही पण चालू आहे तर मग मी वर एक
खाली कोण करतं
बसले बा खाली म्हणजे अ आम्ही सगळे एकत्रच जॉईंट एकत्रच फॅमिली आहे आमची
नाही नाही जसं माल तुम्ही बोललात खाली बी करतायेत तर ते काम कोण करत असं
ए आम्ही सासू सुना ही सासू सुना ही असतो ना आम्ही बाॅक्स भराय मुलं शाळेत जातात आणि मणसं कामाला जातात मग आम्ही तिघी सासू सुना मिळून काम करतो तुम्ही दोन सुना आहेत आणि एक सासू आहे अशी त्यामुळं तीनच हां हां हां
अच्छा हं हं हं हम् हम
मग अशेच आम्ही तिघी करतो. त्या हम दोघी खाली बसलेत आणि मी वरती बसले का तर मला आज कॉल कम्प्लीट करायचे होते ना.
हा हा बरोबर.
तर म्हणून मी आज वरती बसले.
हा. तेच मला एक मुलानी सकाळी अ फोन केलता. करण म्हणून होता. त्यांनी डायरेक्ट फोन केलता मला. मग मला बोलला की, तुमच लिस्ट मध्ये नाव होतं असं. तस म्हणल्यावर त्यांनी फोन केला मग नंतर ग्रुपला पाहिलं. हा नाही. मग ग्रुप वर पण दोन- तीन जणांनी त्याचं टाकलं होतं की ह्यो कोण आहे? मग त्याला रिमूव केलं वाटतंय एडमिननी.
अच्छा.
हा. मग मामी. मी मामींला विचारल होत. इ स्नेहल मामीला तर त्या बोलले की, हा मला पण केलता म्हणे त्यानी कॉल. हा. मग अजून?
काही नाही. करायच आता. सात वाजूस तोवर काम चालू राहतं.
हा. सात वाजूस तर काम चालू राहत. आणि नंतर सात वाजल्यानंतर स्वयपाक वगैरे पाहत असतात.
हो. माणसं यायला चालू होतात. मग सासरे, साडेसातला येतात. मोठे दीर येतात साडे सहाला आणि नाही मी मधली आहे.
अच्छा तुम्ही मधल्या आहात.
हा आणि आमचे हे आता साडे नऊ वाजता. नऊ वाजता. नऊ वाजता येतात.
त्याच्यामुळे मग सात वाजूस तोवर करायच. आणि लगेच मग स्वयंपाकाला लागल्यावर मग पटापटा दोघी दोघी पण मग होऊन जात.
हा.
एक जणस भाजी करते. एकजण पोळ्या करता.
तुमचे काम असं मिळून होऊन जात असते.
मिळून सकाळचे काम पण उशीर लागतो. आणि संध्याकाळच पण तरी अकरा, साडे अकरा असतात.
हा ते जेवण वगैरा होऊस तर मग,
हम्म. अकरा, साडे अकरा वाजतात आमचे.
पाऊस काही पडत नाही राहिला नीट.
सकाळ दोन दोनदा मोठा आला आणि नंतर ऊन पडलं. नंतर आता बारीक जिम जिम आले. आणि आता बंद झाले फक्त आभाळ आले.
आमच्या इकडं नाहीये. एवढं काही पाऊसच नाहीये.
म्हणजे बारीक होत दोन दिवस. पण आज आलता मोठा जरासा. पण पाचच मिनिटं.
बस.
नंतर झाला बंद.
हम्म. त्याच्यामुळ किती गरम होत.
हम्म.
मग अजून काय म्हणता तुम्हाला कोणची म्हणजे वस्तू आवडते खायला?
तसं काहीच नाहीेये आमच्यात आम्ही सर्व खातो पदार्थ. फक्त मुलांचे नाटक असतात. मुलांचेच नाटक असतात की हे खायचं नाही ते खायचं नाही.
हा नाही जसं कसं आपली महाराष्ट्रीयन असतं ना जसं ते इकडं इंदोरमध्ये डाळबाटी, आपल्या तिकड हे राहत पुरणपोळी वगैरे, हा.
पुरणपोळी.
हा तेच.
आणि काय हिथ अजून तस डाळबाटी पण म्हणजे खायला काय सर्वच खातो आपण तस माज्या आवडीच असं, हम्म तस आवडीचा पदार्थ म्हणून असं काहीच नाहीये की हे च आवडत जे आहे त्याच्यात कारण मुलांचेच नाटक एवढं असता त की त्यातून आपल्याला टाइमच नाही भेटत.
बरोबर, एक तर त्यांना डब्यात काय द्यायचं काय नाही द्यायचं त्याचा विचार
सकाळचा टाइम तर त्याच्यातच निघून जातो, रात्रीचाच विचार करून ठेवा सकाळ डब्याला काय बनवायचं. काही नाही,
हा किती मुले आहेत तुमच्या घरात टोटल?
चार
चार ना दोन तुमच्या असतील दोन जावचे असतील हा.
तुमच्यात किती सदस्य?
आमच्या मधी जसं आम्ही टोटल अकरा जण आहेत पण म्हणजे आम्ही वेगवेगळे राहतो. हा म्हणजे राहायला आम्ही अस
एकत्र च राहतो.
अस वाटाल की आम्ही हा पहिला आम्ही सोबत होतो आता सध्या वेगवेगळं राहतोत. पण एकच एक गीच्या बाहेर नाहीये आत मधेच येत पण वेगवेगळं म्हणजे असं
एकाच घरात दोन दार आहेत.
हा म्हणजे अ वरती मोठे मामा राहतेत त्यांचे म्ह जे मामा मामी त्यांची दोन लेकर अण आजोबा असत खाली मामा
हम्म
आणि त्यांचे दोन लेकर कडे एक रूम आहे, त्याच्यामध्ये मी आणि मम्मी राहते. म्हणजे एकच फक्त खाली वर राहतो तर बाहेर निघायचं एकच गेट आहे.
असा
माझ्या घरामध्ये मी आणि मम्मी असते.
म्हणजे तुम्ही मामान तुम्ही मामांपशी राहता का?
हा हा. वडील नाहीत
हा तेच मी म्हटलं. हा.
हा.
ठीक ये. सोबत मामा-मामी तर आहेत म्हणजे सगळे सोबतच तर आहेत म्हणजे असं एक ते सारखं असं काही नसेलच.
नाइ.
हम्म. ते चांगलंय कि मझे सोबत हम्. असं
हा शिवाजीनगर मध्ये होत म्हणजे माझ्याआजीचं घर पण मंग माझे जे म म्ह मोठे वडील म्हणजे-म्हणजे मोठे पप्पा होते ते आले आणि ते तिथलं विकून निघून गेले असं मण नाही त्या हिताचं आजी आजोबा पण नाही मग वडील पण नाही मग काही म्हणजे पप्पा तिकडलं कोणी हेच नाही
हम हम.
आम्ही पण अकरा मेंबर आहेत. लहान चार मुले आहेत. मोठे सात जण आम्ही आहेत. सासू-सासरे वर मोठे धीर-जाऊ लहान दिर ये. लहान्या दीराचं लग्न नाही झालं अजून आणि
अच्छा.
आणि मी दोन
आम्ही आता सात आठ वर्ष झाल म्हणजे वेगळ झालोत, पण आम्ही सगळे एकत्रच राहतो. म्हणजे वरचे, खालची फॅमिली, आम्ही दोघी आम्ही सर्व एकत्रच होतो. आता सात, आठ वर्षापासन वेगवेगळे झालो. हॅलो हॅलो